हा हॅलो हा.
मला तुम्हाला थोडस विचारायचं होत?
हो हो बोला की.
हा तुम्हाला साऊथ कडच्या काही गोष्टी माहित आहेत का?
चाऊ?
हा म्हणजे केरळ, तमिळनाडू इकडचं थोडीशी म्हणजे फिरण्यासारखी ठिकाणं कुठले आयत? मोस्टली जर अ बघायला गेले आपण ट्रिप वगैर काढायची असतील तर मग कुठल्या कुठल्या ठिकाणांना भेट देऊ शकते वगैरे असं माहित आय का काय?
तिकडचं नाय ओ मी कधी नाय तिकडे भेट वगैरे दिली.
हो काय?
हम्म हो तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा मी जाऊन येईन.
हा म्हणजे थोडस मला माहित ताय एवढं सगळ्या जास्त गोष्टी माहित नाहीये. आता केरळमध्ये तर आ केरळच मोस्टली आता ट्रीप म्हणलं की नुसता केरळच म्हणतायत. तितली कुठली तर ठिकाण सांगत नायत. केरळ ट केरळ ट्रिप एवढंच बोलल चालतय.
होय.
त्याच्यानंतर ते कन्याकुमारी एक खरच म्हणजे तिथलं लास्ट म्हणजे भारतात सगळ्यात लास्ट टोक म्हणलं की कन्याकुमारी. तिथलं थोडस मग बोलण्यात येत लो कानच्या की कन्याकुमारीला जायला पाहिजे. ला स्ट टोक आय तिथ बघण्यासारख भरपूर हाय. स्वामी विवेक कानंदांचा पुतळा पण एवढा मोठा हाय तिथं. एकदम लास्ट टोक असं म्हणलं जातय.
हम्.
आणि त्याच्यानंतर न आता अ दुसरं म्हणलं केरळ म्हणलं की जा समुद्रच बिचेस
हम्.
एवढंच आणि तिथले नारळच एवढंच आटवतं.
जास्त त्याच्याबद्दल एवढंच का काहीच नाय मग ते थोडीशी माहिती मिळत्या काय बघुयात म्हटलं. इकडनं तिकडनं आणि त्याच्यानंतरन मग तमिळनाडू मध्ये पण एवढं काय म्हणजे आ - असतील खर एवढं माहितच नाहीये.
हम्.
आता साईडला जर कर्नाटकात बघायचं गेलं तर मग बदामी हम्पी एक सगळ्यांच्या तोंडातून येतय.
हो काय कुट?
बदामी हम्पी अ आता तिथं अ हे केल्यात. म्हणजे आधीच जो अ को पंधराव्या शतकामध्ये जे राजा कृ ष्णा देवराय होऊन गेलं त्यांनी जी नगरी बसवली बदामी हम्पी मध्ये.
हा, हा, हा, हा, हा, हा.
ते स्ट्रक्चर आहे तस त्येनी अजून जतन करून ठेवलय. मोठ -मोठ्या दगडात कोरलेली मंदिरं.
हा.
परत आजू-बाजूला उड्डाणं, नाही तर थोडस त हे करून ठेवलंय त्यांनी. ह आणि आपल्या, भारताच्या त्या पन्नास रुपयाच्या नोट वर पण बदामी, हंपी आहे. माहितीय ना.
होय हो, हो.
म्हणजे एवढं मोठा सांस्कृतिक वारसा, तिथं जपून ठेवलेल्या तिथल्या लोकांनी. हा आणि दगडी बांधकाम, एवढं उत्कृष्ट नमुन्याचं आहे की अजून पण तिथं अ म्हणजे, अ आत्ताच कोरलंय की काय असं दिसतय. हा आणि तिथं बघायला गेलं तर, तिथली स्वच्छता. म्हणजे मी कधी गेले नाही, परंतु मला ऐक ऐकायला भेट की, एवढी स्वच्छता तिथ ठेली जाते की विचा रायला, नको.
हा.
प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी तिकीट आहेत, पर हेड तिकीट आहेत. वीस वीस असू दे तीस असू दे, किंवा काय असतील ते, पन्नास पर्यंतचे आहेत तिकीट.
हा, हा, हा.
ते एवढं मेंटेन केलं त्यांनी. अगदी अ, जाऊन अ तिथं असं खरंच छान वाटतय, असं बोललं जातयं. आणि बाकी, दगडी रथ एक आहे तिथ. जो वर्षात एकदाच तिथं हलवला जातोय, पूर्ण दगडी रथ देवाचा. आणि त्याच्यासाठी एक, स्पेशल दरवाजा हाय मंदिरामध्ये जाण्यासाठी. तो वर्षात मग एकदाच ओपन केला जातोय, ते रथ आतून बाहेर आणि बाहेरून आत आणण्यासाठी.
हम्म.
हा, आणि बाकीच्यासाठी एक छोटा दरवाजा हाय, तिथून पर्यटन आत ये -जा करत्यात. -तात मग मंदिराला. खरं तो, मोठा दरवाजा तेवढ्यासाठीच फक्त ओपन केला जातोय रथ येण्या- जाण्यासाठी. तो पण वर्षातन एकदा.
एकदा.
तिथली एक हे हाय, परंपरा आहे तिथली तशी.
परंपरा काय. हम्म, म्म.
आणि दुस खर बघायला गेलं तर, एवढं मोठं म्हणजे हे आहे तिथं एरिया भरपूर मोठ एकरान मध्ये आहेत ते, आणि तेवढं त्यांनी डेव्हलप केलं व्यवस्थित, आणि तेवढं जतन करून ठेवल्यात आणि बाकी अ थोडस मग कोरीवचे बांधकाम हाय. तिथे ज्यायला ते मुघलांनी आक्रमण करून. तलवारीन सगळं म्हणजे तोडमोड केलेली हाईत. ती पण तशीच आहे अजून तसंच त्याला काय म्हणजे त्या वेगळं ते मी काय केले नाहीयेत.
हम्म हा हा हा.
तर मोस जास्त करून लाल दगडात तर थोडस बांधकाम जास्त आहे लाल आणि काळ्या दगडात.
तिकडच्या साईडला काय?
हा होय.
हम्म, त्यात काही कारण आहे का?
कारण म्हणजे आता आपल्या आजूबाजूला काय शेवटी दगड अ लाल आणि काळा हयोच मिळतोय.
होय.
हा त्याच्यामुळे तेच वापरले असतील मग त्यावेेळेला.
हो आणि आपल्यात कसं आहे की म्हणजे आता एकसारखं बांधण्याचा जास्त प्रयत्न करतात.
हा होय.
आणि तेच म्हणजे आता एक ज्यात कुठं पण बघा म्हणजे असं निरीक्षण वगैरे केलं ना की एक म्हणजे एक साईड ला जे बांधकाम असते ते पण दुसऱ्या साईडला तस सेम दिसते. हे पण असते, हम्म.
आणि काळा दगड कस टिकावं असे ते लावार असत थंड होऊन झालेलं आहे हे तर का सगळ्यांना माहीत आहे आणि तो ठिसूळ वगैरे नसतोयच दगड अगदी टिकाऊ टनक असं दगड असतयं. त्याच्यामुळे पण त्यांनी त्यो दगड वापरला असेल मग. आणि मंदिर जी जुनी आहेत म्हणजे भरपूर पंधराशे, बाराशे हजार इसवी सणातले आहेत सगळे आता कोल्हापूरच लक्ष्मी मंदिर पण बघा कधी गेला असेल तर पूर्ण बांध काम दगडी ह्याच्या मधलं आहे आख्यायिका पण सांगितली जाते राक्षसांनी बांधले म्हणून
बांधलेय होय.
तसच बदामी हंपीमध्ये पण असेल ना मग तसं काही तरी
हम्म.
सगळीच मंदिर आत्ताची सोडून आधीची सगळी मंदिरं दगडातली
होय.
हा आणि सगळ्यात भारी जर बघायला गेलं तर ते खिद्रापूर ला कधी गेलाय का तुम्ही?
खिद्रापूर ऐकून आहे ते. ऐकू, ऐकून माहित आहे.
ते मंदिर छोटच आहे.
ह
परंतु एवढं कलाकुसरीनं छान माहित आहे. कि अक्षरशा की कस काढले असतील हे.
हा.
कशान कोरले असतील असं वाटते. आणि तिथं जे शे सभामंडप आहे लास्टवालं अं ते तिथलं आहे ना तिथे खाली गोल अशी शिळा ठेवल्यात त्यांनी.
हम् मग
आणि ती जवळ च जवळ एक किती त्याच त्रिज्या किती असेल अम. एक दोन अडीच फुट तरी त्रिज्या असेल म्हणजे पाच फुटाचा गोल आहे तो. आणि तेवढाच गोल वरती छत आहे ना छत पण दगडीच आहे त्याच आणि तेवढाच वर्तुळ वरती कापलेल आहे.
हम्
एवढच छान आहे ते आणि म्हणजे अ आणि त्याच्याबद्दल खगोलशास्त्रीय दृष्ट्या एवढ त्या च महत्व आहे की, आता ते वर कधीत येते बघा. अ म्हणजे गेल्या वर्षी एक आलेल. कि सावली आपली म्हणजे बारा वाजता बरोबर सावली. आपल्या ह्याच्या म्हणजे ते मोठ काहीतरी होत गेल्या वर्षी मला आठव आठवत नाहीये. गेल्या वर्षी नाहीतर त्याच्या गेल्या वर्षी तर ते काहीतरी एक अर्धा तास. सावली तिथच थांबली होती. बारा वाजता कस होते. आपण थांबलो की आपली सावली आपल्या खाली येते
खाली येते. होय -होय होय होय हम्म.
आणि ते त्या वेळेला काय झाल होत की अर्धा तास तरी ती सावली ती अशीच थांबली होती. म्हणजे इकड तिकड झाल नव्हत. एक मिनिट झाल की जरा हल्ल्यासारखे होते ना सावली ते तस झाल नव्हत. तर त्या त्या गोलातन बरोबर तिथ खाली ती जो दगड होता. तिथ म्हणजे अ तिथ म्हणजे जी मेंटेन करायला आहेत. किंवा तिथ संशोधन करणारे हे त्या लोकांनी प्रयोग पण केला होता. त्याच्यासाठी काहीतरी. हा. कि त्या गोलातन बरोबर त्या गोलावरती सूर्याच प्रकाश पडलेला आणि काहीतरी अस झालेल अस काहीतरी आहे. म डिटेल मध्ये एवढ माहित नाही परंतु अस काहीतरी केली होती. काहीतरी संशोधन केल होत त्याच्या ते युट्यूबला किंवा व्हट्सअप वरती कुणाकुणाच्या स्टेटसला ठेवले होते
हा. होय खरच खूप छान
हा
माहिती मी कधी म्हणजे ऐकून माहीत नव्हती मला म्हणजे फक्त एक पॉईंट वगैरे मी ऐकून माहितीये पण त्याची एवढी म्हणजे डीप मध्ये माहिती मला नव्हती खरच. खरच खूप मस्त तुम्ही ही माहिती सांगीतलीत. मी नक्कीच ट्राय करेन जायला तिकड.
होय होय जाण्यासारखे कोपेश्वरच घृष्णेश्वर कि कोपेश्वराच म्हणजे अ त्या ह्याचं शिवलिंग आहे. मंदिरात खिद्रापूरच आणि ते मराठी मूवी जर तुम्हाला माहिती असेल कोणती बर कटार काळजात घुसली.
हा- हा -हा
त्या त्याच्यामध्ये एक अ सॉंग आहे.
ह् हा ह ह, होय का?
त्यात पण तुम्हाला दिसेल ते ते मंदिर. कस आहे? आहे. तिथे दिवे वगैरे लावून ठेवल्यात. आणि छान अस शूटिंग झालेलं आहे त्यांच. इथ पण बघायला मिळेल तुम्हाला. होय होय. कधी जर इकडच्या साईड ला आला तर ते खरंच नक्की तुम्ही भेट द्या मग. हो.
छान तो पॉईंट बघायला पण म्हणजे इ आताच किती एक्सायटेड वाटालाय गेल्यावर किती छान वाटेल तिथे हम्म.
कधी तर नक्कीच जायला पाहिजे. अशा मंदिरांना भेट द्यायला. ओके. ठीके. मी परत
ओके ओके. बाय. हम्म.
हा.